नाही ओ
आवाज कुठे गेला?
आ
अग आवाज कमी येतोय ना.
आता गच्चीवर येऊन बसले ना आत
मगं तिथं रेंज नाही काही.
हय पण म्हन खाली प्रॉब्लेम असला त वर येऊन बसते. नाही नाही बरोबर अहो मनीषाताईला लावले त्यांची फक्त दोनच कॉल म्हणजे त्यांचे तर झाले माझ्याकडून पूर्ण पण मी त्यांना लावायला गेले तर दोनच लागले तिसरा कॉल लागलाच नाही. का बरं
आता का बर विचारतीन, मंग मीबी माला काराचे ना अजून.
तैंले लागा नां म्हणून म्हणलं मणिषाताईला म्हणलं थांबा मी आता नाही का गीताताईला एक फोन लावून पाहते.
हां
म्हणून तुम्हाला लागला म्हणल लागवतो क नाही लागवतो कस सर प्रॉब्लेम ते तरी कळंन म्हटलं.
आं
मग त्यांला नाही लागाना पण तुम्हाला लागला.
मा हात-
हां मी तवा तेचना रिकामी हां तेजल रिकामीचहे.
हां.
त्यां म्हणे तीन मिनिटांचा तरी कॉल पाहिजे म्हणे.
हां काही सेकंदवरी वाटत.
नऊ सेकंद हां.
कालचे झाले ना सबमिट.
झाल्यान वाटत.
हां.
आपले दोघीचेच झाले काॅल.
हां त्यांनी नी माला अं
तुम्हांला लावला, माला लावला. आता तिसरी पईन एकता अरूणा बैगैरे आली तर संध्याकाळी तिलाच घेऊन बोलून.
अरुन ताई येणार नाही दोन-तीन दिवस घरी. काल तर बोलली ती माला रात्री दहा वाजता हां कालच त्यांची वडील आले. धाम करून. आं मता राहीन एक दोन दिवस, त्या येतीन तर मी जाईन असे आता.
तुम कूट चाल्या? ताई नका जाऊ, तूम्ही आठ रजत पंधरा दिवस काय म्हणत नाहीत.
आं
तुम्ही एकदा गेल्यावर पंधरा दिवस येत नाही.
अगं गेलीच कुंठ दिवळील सुद्धा उभी उभी जाईलेय.
मं आतां सव्वीस तारखेल तुम्ही सव्वीस तारखेला तुम्ही हे ठेवेले ना?
आं ठेविलत त काल आ सी आर पी ग्रुपला पाहिला का सराईचा रिप्लाय. येजीम होती म्हणे. सराईची ते बी हिकडं आण ते. ए जी एम होती ए जी एम आज.
पोती नाम
कुट आहे मग फोटो?
फोटो मग सराईवाले ली चल ना.
आ.
त्यांलाच माहित असल ना.
आज आलीच नाही ना.
म ते शींदे सर गेले ना संतू असं.
जाऊ दे ना.
म नको जाऊ काय घरी.
खपुदे तिकड काय बोडख्यान रेल नं चुकतं घेऊन खाल्ल का कोणत्या कुणा कोणाकुणा सारखा घेतल्या नाही त्यांनी.
कोणाचा आलाय का ग्रुप वर मॅसेज. व्हय ती आणि हीत वैयक्तिक फोन करून आणि. तारीख द्या म्हटलं सर, मला तस झालं ना. आणि माम्या का आणला मी नाही का पेशंट म्हणलं मी इडेेलेय मी तारीख फिक्स करून सांगत नाही. तुम्हाला, तुम बाकी किच्याच्या घ्या शेवटची तारीख उरली ती माया वाट्याला देऊन द्या. बरोबर का. असं म्हणले मी त्यांना नाही नाही नाही नाही तुमचीच तारीख दया मला आधी. म्हटलं सर मी माही लाय मी कधी जाते.
तू सांग का ए मी ग्रुपला टाकली पण एजेंट काही मी घेणार नाही लवकर जाऊदे, गेल्या वेळेस तुला आठवत का कनक्शिची रिप्लाय डबल घेणार. होती, घेतली का नाही घेतली, आ ते यांची नाही का, दामंगवाल्यांची झाली. का चांगली विरमगावची डबल घेतली विरमगावच्या बायांना आपण त्यांच नाव नि घेत बाकेची कोणत्या गावाज झाली ऐकि
झाले आपल्याच झाल्या सांगीची तर झालीच नाही.
घ्या सांगीची सुद्धा झाली नाही, तू एवढं म्हणती यास्मिनताई ना सुद्धा घेतली नाही माहिती आहे का, हा आणि म्हणाला पन्नास पन्नास साठ साठ घट आहेत त्यांच्याकडे.
मला असं झालं बामट्यानी मी म्हणल सर मी असं असं झालेलंय माझं मी माहीर आलंय आणि तुम्हाला जर वाटलं ना मी जूनच्या पहिल्या हप्त्यात घेते म्हणलं असू म्हणज बरं चांगलं.
काही नाही कोणाचीच नाही घेल कोणीच टाखल नाही चौथी मग आपण दोघीच काय आगाड्या
मालका नाही नाही. जून मध नाही मला घ्यायची तर याच महिन्यात घ्यायची म्हटलं थांबा वेळ द्या म्हला मला विचार करायला फोन ठेवते म्हणले मी तू दहा दोन मिनिट नाही झाली मी विचारच करूयला कोनता वार ठरवू तुला फोन. हॅलो.